हॅलो हो येतोय येतोय तुम्हाला येतोय माझा
हो हो येतोय येतोय तुमच्याकडे काही नवीन रेसिपीज वगैरे असतात का म्हणजे काही वेगळं
हो असत ना वेगळं म्हणजे तुम्ही कुठल्या भागात राहता
आम्ही इकडे सातारा वगैरे
अच्छा मग आम्ही इकडे ना नाशिककडे राहतो
अच्छा
हम्म
तर तुमच्याकडे एखादी काही चांगली फेमस रेसिपी वगैरे काय बनवतो नाशिकला
आमच्याकडे दाळबट्टी
अच्छा दाबाटी
हम
चालतेय चालतेय नाही ना आम्हाला काही माहित नाही त्याच्याबद्दल
अच्छा ती दाळ वाटी ना अ आपल्या गहू असतात ना.
हो.
गहू आणि त्यामध्ये थोडेसे मका. मक्याचे दाणे.
अच्छा, हा.
हा ते थोडशी टाकायचे. म्हणजे समजा आपण जर एक किलो गहू घेतले ना. तर त्याच्या र त्याच्यात असे पावशर एक मक्याचे दाने टाकायचे. आणि ते अ मिलमध्ये दळून आणायचे. ते अ त्यांना सांगायचं की बट्टीच बट बट्टीचं पीठ दळून द्या म्हणून सांगायचं. तर मग ते देतात. बरोबर दळूण ते. असं जास्त जाड नस जा बारीक नसतं ते. जाड सर असत असं. म्हणजे रवा असतो ना. रव्यापेक्षा
एक किलो गवासाठी पावशरम मक्क्याचे दाणे टाकायचे का? त्यामध्ये. आणि म्हणजे त्या मिलवाल्याला सांगायचं का? बट्टीसाठी पाहिजे म्हणून.
हो हो. आणि अ असं एक दम रव्या, जाड रवा असतो ना. त्याच्यापेक्षाही जाड असतो. दळलेलं ते. तर असे तुकड्या तुकड्याच असतात. हो. मग ते दळून आणल्यानंतर तुम्हाला कि ती लोकांच पाहिजे. तस तेवढं पेठ घ्यायचं. आणि त्यामध्ये अ दोन असे. आपण दोन चमचे जे अ तेल टाकते मग भाजीला. तेवढं तेल अ पीठ मळायला टाकायचं. त्यानंतर थोडास सोडा टाकायचा. खायचा सोडा. आणि त्यामध्ये अ थोडस अ हे अ आपण अजवाईन. काय म्हणतो त्याला अ
अज ओवा, ओवा.
ओवा, ओवा, ओवा टाकायचा. आणि ते मिक्स करून घ्यायचं चांगलं सर्व. आणि मग त्या ते पाण्यामध्ये मळायचं. आपण जसं पोळीला पीठ मळतो ना. त्याच्या पेक्षा नॉर्मल घट्ट करायच. एकदमच घट्ट नाही करायच. म ते पीठ मळून झालं. कि अ पाणी ठेवायचं एका पातीलामध्ये. अ जेवढं ते बसेल ना त्याच्यात. म्हणजे अंदाजाने पाणी ठेवायचं. कि हे एवढं त्याच्यामध्ये बसायला पाहिजे. म्हणजे त्याच्यावरती पाणी थोडस नॉर्मल. अर्धा इंचवर ते पाणी यायला पाहिजे.
अच्छा आपण जशी वडी वगैरे शिजवतो ना. तसं स्टीम करायला ठेवायचं का?
स्टीम नाही करायच. याचे गोल गोल गोळे करायचे. असं थड चपट. चपटे करायचे. जस की आपण पोळीला उंडा कर तो ना. त्याच्यापेक्षा थोडे मोठे घ्यायचे. आणि ना अस गोल गोल कराय च. आणि जास्त पण गोल म्हणजे एकदमच हे नाही करायचं. दाबायच असं थोडस.
अच्छा, ह.
आणि. ते तेवढे गोळे करून. ते पाणी उकळलं कि, त्याच्यामध्ये टाकून द्यायची. आणि अर्धवट झाकण ठेरायचं. आणि ते उकडून द्यायचे. उकडले, उकडलेले कसे समजतील. आपली सुरी असते ना. सुरी त्यात अशी टाकायची. म
अ.
सुरी अ ती अशी एकदम कोर्डी निघाली ना. आता समजायचं की हे. अ.. उघडले आणि अ. ते सुरूला लागलं ना, तर समज तसं उकडले ना की हो का.
अच्छा, म्हणजे तळायचे नाही. उकडून घ्यायचे का,
अगोदर उकडून घ्यायची, आणि मग नंतर करायचं. हम्
कमी यायला लागला ब्रेक व्हाय लागलाय ताई.
आता येतोय का?
हा येतो येतोय.
हा तर मग अगोदर उकडून घ्यायची, उकडल्यानंतर ना ती काढायची बाहेर बा हेर काढल्यानंतर मग, ते गार होऊ द्यायची. गार झाले की, त्यांचे तुकडे तुकडे हवे त्या आकारात आपण तुकडे करून घ्यायचे. आणि मग तळून काढायचे, डीप फ्राय करायचे. आणि मग आपण, आप पल डाळ करतो ना, तुरीची डाळ मग तसे करायची.
हां वरण.
हो, वरण मग तुम्हाला गोड आंबट. वरण आवडत असेल तर तसं करायचं, नाही तर तिखटं वरण आवडत असेल तर तसं करायचं.
अच्छा. तेच्यासोबत खातात का ते,
त्याच्यासोबत आपपट्टी चुरून खायची. मग त्याच्यासोबत असं.
अच्छा छान आहे. म्हणजे पौष्टिक आहे पौष्टिक छान पदार्थ आहे.
हो, पौष्टिक आहे मी तर कंटिन्यू करत असते, का असं काही नसल ना, भाजीला भाजींनच तर आपल्याला तर सकाळी पण टेन्शनच असतं काय भाजी करावं. संध्याकाळी पण तेेच टेन्श टेन्शन असतं काय भाजी करावं, मग एखादं दिवशी भाजीला नसलं की मग मी. करत असते. आमच्या घरी आवडते सर्वांना.
छान तुम्ही छान रेसिपी सांगितली ताई, एकदा करून बघेल तुमची रेसिपी. पौष्टिक ये ओ लहान मुलांना वगैरे, कसंय डाळेमध्ये पण विटॅमिन्स वगैरे असतात. आणि, परत ते घ - गहू पण पौष्टिकच आहे ना शरीराला.
हो.
छान आहे, छान आहे रेसिपी तुमच्याकडे. आमच्याकडे पण बनवतात, असे उकडीचे मोदक वगैरे तुम्हाला माहित असतील.
उकडीची मोदक माहिती आहे. पण मला नाही बनवता येत, माझ्या सासूबाईना येतात.
अच्छा, आमच्याकडे एकदम फेमस गणपतीला वगैरे, उकडीचे मोदक वगैरे बनवतात. तांदळाचे, घव्हाचे. तुम्ही जसं सांगताना म्हणजे, तसंच आमच्याकडे पण असे उकडून वगैरे बनवतात.
हम्म.. त्याला ते वाफाव लागतं ना,
हो. हो. तांदळाचे मोदक असतात ना, ते तांदळाचं पीठ पण असं जरा तांदूळ असे थोडेसेे धुवून. सावलीमध्येच वाळवतात, आणि थोडे वाळवले वाळले ना, की मग ते आम्ही मिक्स चक्की मधून असे, दळून आणतो मिल मधून पीठ.
हम्म.
आणि मग ते पिठं जसं, आपल्याला प्रमाण पाहिजे कणी, आता आपण एका वाटीने वगैरे जर प्रमाण मोजलं ना, तर दोन वाटी पीठ असेल, ना तर तीन वाटी पाणी उकळत ठेवायचं. त्यांच्यामध्ये थोडंसं मीठ वगैरे टाका टाकायचं, तूप टाकायचं थोडा एक चमचा.
पाण्यात.
आणि ते पीठ त्या पीठ म्हणजे, त्या पाण्यामध्ये ते पीठ कालवून त्याची उक उकड काढून घ्यायची. छान अशी स्मूथ अशी तांदळाच्या पिठाची उकड काढून घ्यायची आणि एक चार पाच मिनिटंच झाकण ठेवायचं आणि गॅस बंद करायचा.
अच्छा.
आणि मग ते पीठ छान असं थंड झालं का नाही मस्त पैकी असं मळून मळून घ्यायचं त्याची छान अशी पारी बनवायची
हम्म
आणि आपण आधीजे सारण करून ठेवलेले असतो आता मोदकासाठी कसं आपल्याला खोबरं तर लागणारच ओलं खोबर अस खिसून घ्यायचं त्या म्हजे गुळ टाकायचा आणि मग ते कडाईमध्ये जरासं फ्राय करून घ्यायचं असं थोडंस सुकून घ्यायचं गूळ ओलं खोबरं त्याच्यामध्ये जरा सुंट पावडर वेलची पावडर टाकायची खमंग
हम्म
आणि तेज असं सारण बनवायचं.
हम्म हम्म
आणि मग आपण जे तांदळाचं पीठ आपण उकड काढलेले असते ना त्याची अशी छान मस्तपैकी अशी पारे करून घ्यायची जशी पुरी कशी लाटतो तेवढे अशे म्हणजे जशे आपल्याला हवे असेल तेवढे करून घ्यायची त्याच्यामध्ये आपण जस सारण टाकतो ना ते असं भरायचं आणि त्याला मोदकाचा शेप द्यायचा.
अच्छा
आणि असं छान म्हणजे असं पाणी उकडत ठेवायचं त्याच्यावर चाळण ठेवायची त्या चाळनीला थोडं तूप लावायचं चिकटुणे म्हणून,, आणि मग त्यावर असे मोदक करून ठेवायचे,, आणि उकडून घ्यायचे.
हम्म,, आणि म्हणजे ते मोदक ख्यायला मोदक केल्यानंतर परत उकडायचे
हा,, मोदक बनवायचे घ्यायच, जशी आपण वडे वगैरे कसे उकडतो तशे उकडून घ्यायचे,, आणि परत मग थंड झाल्यानंतर काढून घ्यायचे. मोदक कसेे दोन तीन टाईपने बनवतात,, फ्राय बी करतात, ऊकऽ उकडतात पण
अ,, हो. हो, फ्राय करून, मला येतात ते मोदक, ऊकडायचे नाही येत.
हां,,, ह्याला कस
आणि ते,, उकडायचं आणि उकडायचं कस? ते खिशी जमली पाहिजे,, ते जर नाही जमलं ना तर मग ती चिर तात वगैरे,, ते खूप असतं उकडीच्या मोदकाच.
ते पीठ वगैरे व्यवस्थित मळाय लागतं,, जास्त दाबून, दाबून, दाबून त्याला मळाय लागत,, तेव्हा ते व्यवस्थित पार येतय, नाहीतर ते चिरतात नाहीतर, फाटतात. आणि त्याला आपण जे मिलमधन पीठ आणतो ना,, ते पीठ पण व्यवस्थित व्हायला लागतं. तर ते पीठ वगैरे व्यवस्थित नाही झालं ना,, तर ते मोदक फाटत तात,, चिर तात,, नीट बनवता येत नाहीत.
जे कंटिन्यू करतात ना,, त्यांनाच माहित असत ते,, की कसं करायचं,, हे कधीतरी करतात ना त्यांच्याकडनं काही ना काही होतच.
हो, हो, जरा प्रमाण अचूक वगैरे नाही राहिले ना,, मग ते वस्तू बिघडतातच. प्रमाण खूप महत्वाचं असतं त्याच्यासाठी. सगळ्या गोष्टी कश्या प्रमाणात आपण व्यवस्थित घेतल्या का नाही पीठ जास्त झालं,, किंवा पाणी जर जास्त झालं,, ना तर ते उकड व्यवस्थित होत नाही, हो ताई उकड कधीतरी पातळ होते. किंवा कधीतरी अशी घट्ट होते. मग ते व्यवस्थित म्हणजे चिरतात वगैरे ते मोदक. व्यवस्थित असे पारे वगैरे बनवता येत नाही. लाटता येत नाहीत. पण एकदम खायला वगैरे छान असे उकडीचे, तांदळाचे उकडीचे मोदक खूप सुंदर लागतात असे.
हो हा मग ते मोमोज वगैरे पण हा मोमोज वगैरे पण तसेच
जर व्यवस्थित घेतलं ना, पिठांचं प्रमाण पाण्याचं प्रमाण आणि महत्वाची गोष्ट ती उकड आहे ना व्यवस्थित जमायला पाहिजे.
हो.
जास्त मरदून मरदून असं पीठ व्यवस्थित आपण जस चपात्या पोळीसाठी कशी म्हणजे कनिक अशी मरदतो. तस व्यवस्थित ते मर्जून मर्जून असं व्यवस्थ मऊ सर त्याच अस गोळा बनवला ना मग त्याच्या छान अशा पार्या येतात,, आणि ते मोदक असे फुटत पण नाही तशी. तुपाचा हात लावून जरी हातावर जरी आपण अशी पारी बनवली ना आणि त्याला अशा पाकळ्या वगैरे केलं ना. आस म्हणजे शेप दि ना तरी ते म्हणजे मोदक छान होतात. पण ती जर उकडं एकदा बिघडली ना मग काही तुम्ही करा मग ते मोदक फाटतातच. असं प्रमाण. प्रमाण व्यवस्थित झालं ना तरच ते व्यवस्थित येतात. तर तुमची जी रेसिपी आहे ना डाळबाटी ती म्हणजे मी बनवून बघेन एकदा. छान वाटत म्हणजे मुलांच्यासाठी वगैरे. मुलं कशी खात नाहीत ओ वगैरे ओ,, त्यांच्यासाठी वगैरे ठीक आहे म्हणजे आसा एखादा वेगळा पदार्थ पण ते नंतर अ ताई तळूनच घ्यायला पाहिजे ते उकड केले तसं नाही खाऊ शकत का?
अ तसे पण खायला छान लागतात. नुसते खायला गरम गरम. पण अ हे अ तळल्यावर अजून टेस्टी लागतात हो.
अच्छा म्हणजे तळून घ्यायलाच पाहिजे ना?
हो
चालत चालत बघूया. एकदा ट्राय करून बघूया एकदा. कसं होतय काय ते. पण. त्याच एकदम अशी भरडच काढायची का? घव्हाची आणि त्या मक्याची.
हो हो हो जास्त बारीक नाही करायचा. मग ते ना असे अ चुरायला ना जे आपण याच्यासोबत खाणार ना अ वरणासोबत तर अ ते म चुरायला खूप कडक होऊन जातात. जर ते झालं तर. म्हणजे ते कणिका सारखंच ते मधून ये ना अ उकडल्या नाही जात. प्रॉपर तळल्या नाही जात कि म.
अच्छा एकदम मोटर जसं दलिया असतो तसं त्या प्रमाणात बनवायचं का ते पीठ?
हम्म हो
अच्छा चालतय चालतय एकदा बघूया मी एकदा ट्राय नक्कीच तुमच्या रेसिपी बनवून बघेन.
हो हो बघा बघा. आणि आम्हाला पण बोलवा खायला.
हो हो चालतय ताई आपली मिनटं झाली. तुम्ही करा मला या नंबरवर कॉल लगेच.
तुमचा नंबर आलेला नाहीये मला. मला तुम्ही नंबर पाठवा व्हॉट्सअप.
हा अच्छा असं सांगू का तुम्ही लिहून घेताय का?
अ अन थांबा तुम्ही मला व्हॉट्सअपला कॉल करा. आणि त्याच्यावर सांगा.
ओक चालतंय. ओके ओके ठीक आहे.
हं हो हो